हा हम्म हम्म ह.
असं आहे.
हा का?
हो.
आमच्या हायबांनी उटेल जोर येते लवकर-लवकरच सुटते आमचा साहेब.
हो का? मम्मी फोन वर बोलताय ना म्हणून होतय.
हम्म म्हणून वेळ अशे कावेल, हम्म ह.
आज पलटीबद्द मारत असल का?
मारतय.
बिनो. तू पल्टी मारत असेल ना? हो का? हा हा.
बसाला येते. हम्म आता कसं ते तेवढं मोठं हे घेऊन आहे. ना
हो हो
हो आहे काय?
हो हो
आपल्याला दुखतंय आपल्या जागेवर
हो ना
त्यातं त्याच तेवढंस जीव
मग का
हम्म
मग हे सबमिट करायचं करायचे आहे का?
करायचे का अं
बोलून झाल्यावर सबमिट करायचं आहे?
आ तिथं ना काय हे क्वेश्चन येते. म्हणजे एवढे एवढे सेकंड झाले म्हणून येते.
हा हा
हम्म आणि त्याच्यानंतर गुण द्या म्हणते. तर मला काय ते ह्या फोनला किती गुण द्याल. म्हणतेय एक, दोन, तीन, चार, पाच होते. पाच गुण देऊन दिले.
हो का
आपल्याला काय करायचं आहे. आपल्या हाताने द्यायचे आहेत. का गुण हाय का नाय. जाऊन दिली.
मग फोन करताना. जरा आपणच ऑप्शन येते. ना
हो हो आपण काटात ह येते. आपल्या जवळ ऑप्शन हम
हो
आता मग अ नंतर हम्म कोणाला तरी पहायला लागेल ना आता नंतर
ह मी सांगते थांब तुला कोण भेटल. ते तर मग मी सांग पहिले उर्मिला तिला सांगायला लागल.
हो हम्म
किती किती व्यक्तीला पाठवायचं आहे. किती व्यक्तीला पाठवायचं?
तिथं वीस अ टास्क देऊन. हा एक पहिला कमप्लिटेड म्हणून दाखवला.
हा हा
हम्म आता तुम्हाला पहिला त्यात तुम्ही लावले ना तुम्हाला पहिला म्हणून येते.
हो हो
हो हम्म
तब्येत चार, पाच दिवस लागल मग.
हो
हय ना
रिकामे कामधंदे सोडून
होंय का
पैसे भेटते म्हणून पण झाले ना पहिले भेटले ना तेवढेच बोहोत झाले.
मका
मला तर भेटले बाप्पा दोन्ही साईडनं.
हो का.
दोघीचं हे केलं, दोन्ही याचे भेटलं मला
मला घेतले.
हो.
आता मंदिराची पूजा हाय का?
कोणत्या?
हे आपलं इथलं मंदिर नाय का बाजारवाडीतला हो तिथलं नवीन बांधलं तेच मंदिर हाय फक्त त्याला डेकोरेशन केलं.
हा हा.
पेंटिंग वगैरे काय दुरुस्त केलं काम आज नाय पंचवीस तारखेला मोता का हो.
हो का.
कायतरी तिथं पूजा वगैरे करणार आहे वाटते जोड्या बसवणार आहे. हो नगरे काढणार ये वाटते असं काहीतरी म्हणत होते.
अ ते कायतरी. अ अंधाशे चे यांनी पूजा करायसाठी ते ज जातीत बाहेर काढतो म्हणत होते ना.
हो तेच बाहेर काढायची वाटतं पिंड.
हा. काय होत मग ते कोणी पण जाऊ शकते मग नंतर बाकीच्या बाया आणि कसं ति तर अ जात नाही ना जे होणार राहते ते.
हो हो.
म जास्त जाला नाय पाच म्हणजे हनुमान मंदिरात हे बा म्हणते कसं जायचं म्हणते. असे म्हणते म्हणून त्यापेक्षा बाहेर राहाल मग कोणी जाऊन पूजा करा.
मका.
हम्म असं हाय बोलत घ बाबा तू अ.
सगळे जण तिथं जाते ना बाहेर जाते माणसात मग आता पोरी चालल्या. आपला पोरीे खा वल्या सगळ्याच जेवाय होत्या ना. आत हायत ना मग मग पार्टी सुट्टते, सहा वाजता फुलं तोडायला जाते. सात वाजताच अंघोळ करते जाते आपल्या ह रिकामं काय नाय बर त्याच हे काम करते नुसता फो थोडं थोडं आणते जाते.
आम्ही घरीनस करतो म्हणे
हो.
आमच्या घरूनच पावते
म का.
गेलास म्हणजे पावते का. अ आता मनाचे हे राहते. हम्म जे ज्या दिवशी जातंय त्या दिवशी जातोच ना. हाय का नाय रो ज रोज नाही होत ना मुलाचे जाण काही कारण हे ते.
हो हो.
आमचा पिल्लू आंबा पकडते आपला सुरपत राहते.
अ
हो.
रागवूंदे रागनं
रांगण आता आई आजणार संध्याकाळी जातो म्हणे, आता पायाच्यान काही कुठं गेली नाही बाजारात काही नाही.
हो ह.
आता ते बाईसाठी आणलं, काही सोन्याचं हे ते.
हा हा.
हम्म ड्रेस तिच्यासाठी. हो बौत महागन आहे ना.
हो का.
बापूसाठी आजीनं त्याच्या जिवतीत घेतली घरच्या तर अ पाच हजार का काही तरी होतं म्हणे,, म्हणजे ते जास्त, म्हणजे महाग होतं एक ग्रामचं. लहानची आता, कोणी का म्हणत बाबून लहानचे अर्ध ग्राम.
हो शांत आजीनं काय घेतलं मोठ्यावाल्या.?
मोठ्या वाल्या आजीनं कानातलं घेतलं खरं. हो, मग सां नाही, नाही. मग सांगितलंय हे घेतलं म्हणून,, हो का,, हो. खड टाका लागते त्याचात गुलाबीना,, गुलाबी छान वाटते. हं, पोराला हिता अ नाही टाकत पण आता अ कसं तीस तीन वर्षाच झालं का शाळेतच जाते. आ शाडेत काय जमत नाही पुन्हा.
हो.
य ना खळा टाकून दिलं छान वाटते थोडसं. पोरीसारखं,, हो पोरीची इच्छा पूर्ण करून घ्यायची, घुंगरूवाले साडप बी घेऊन घ्यायचे.
हो हो घेऊन घे घेऊन घे घेऊन घे, त्याला शाखस लावून द्यायचा ना मग.
अ, आता फ्रॉक नाही आहे नाहीतर लावूनही दिलं असतं.
हा हा.
खालून कोण पाहिलं असतं.
हो का.
देऊ देऊ इच्छा आता होईल,, हो आहे उठून. आता बोटं चुरपत आहे, आपला. हम्म रडतच होता तब्येत ठीक नव्हती, आता थोडसं बरं वाटतय तर राहतेय चूप
हं हां.
हम्म, आज झोपत नाय कसंच नाय झोपत हाय, रात्री हि नाही झोपला आत्ताही नाय झोपत हाय, का आताच किती वेड झाला बरं?
हो ना.
अं अरधा तासं ही नाय झालं नं ऊ
त्यांला झोप नसल आली.
हो.
हो हो
नाही तर मस्त चार पाच दिवस तर मस्त झापड झापड मस्त झोपूनच रात्रीचा नुसता उठतच नव्हता. उठला का दूध पिला का पुन्हाच झोपला.
हो का
हो अस होत.
हम्म हम्म
हेच आता हाय. आता हळूहळू येतय नजर.
हम्म, नजर आली सगळ यायचे.
जास्त नाही आली. आता म्हणजे हडुहळू लक्ष गेल तर पाहिते हसते. त्याच्या आपल्या नजरेवर नजर गेल तर.
हो पोरीनला कस लवकर येते.
हो अडीच महिन्यात येऊन जाते पोरा अ पोरींनला.
हो हो
आत, हो आता उघड पडत झाल ना आता. तिचा सहा महिने आता पाच कंप्लीट झाले का. हो काल झाले. हो काल झाले पाच कंप्लीट हो. पाच कंप्लीट झाल्या आता, याला आता होतील चार कम्प्लेंट दहा तारखेला मग.
बापू मोठ आहे का बाई मोठी आहे.
बाई मोठी येते तिची.
हो का
अ न हीची, आता बारस आहे तर लहान आहे.
हो
हा, तीला माहितीच आहे तिसरा लाग अ तीन पूर्ण व्हायचेच आहे. तिसरा चालू हाय तीला. अडीच महिनेच झालीये ते. अठ्ठावीस तारीख येईन तर तिला तीन कम्प्लीट होतील.
हो का
हम्म, तर जाती
हम्म हम्म, जाची आहे का.
हो तेवीस तारखेला जायची म्हणून तर बारस आहे शनिवारी. मोठे सासरे कन त्याना जायचे पंढरपूरला. त मोठ्या सासऱ्यांशी ते शिन यांच्याशी का संबंध बर.
हो न
एका घरचे नाही काही नाहीे. म्हणजे एका घरी राहत नाही.
हो ना
आनंत आना. नाही तर नको आणा. नको ऐका आमच. अस तस म्हणायला लागले म्हणे. तर जा बाई तुझे तू घरी. बारस करून तू जा.
हा हा
किती काही म्हणल तरी काम करायच लागेल ना तिथे जाऊन तीले. नॉर्मलच आहे. ग इथच करात्याच, तिथ गेली तर करून कायी हे नाही बरं? करनं, इतंच करतय येवढे तिगी, दोगी दोगी असून थ्या
होअ का?
हो का? पोळ्या करते, हे करते, ते करते
हो ह संपाक करत असेल.
हां, अन माझी कंडिशन नऊ इतं कराच लागत होतं कोणीच नव्हते तर.
ह ह
म मणून स्वम फक् कनी ए ते, केलंच मी, पंधरा दिवस चांगलं कामं केले आता काय करताव? आता झालं. आता रिक कमी, सैंपाक नाई, ना काई. फक्त फरश्या आंघोळ घातली याची. पा ना? हम, एखाद दिऊ म. ते झाड दिव्स संध्याकाळची झाल्.
होओ का?
भांडे गिन नाई, भांडे नाही, कपडे नाही सैपाक
ह हा
हं असाय. अअ
हो का?